हा बोल ना.
काय करते?
काही नाही ग आम्ही शेतात जायलो होतो शेतातून ओल्लो होतो आलो कपडे वाळू घालायचे ते कपडे धूतले त ह ना आमचं काय हे चालेल बाई काय केलं हो ते पावसामुळे आधूर राहिलं होत ना मग आज पण समजा आज शेतात गेलो ना अजून पाऊस आला त्यावे शेतात गेल का पाऊस येतो
हम्म हम्म हम्म.
मग ते पाऊस आला ना ते सारायच म्हणजे ते काम पूर केलं पण मग दिवसभर ओलच राहिलो ना
हा दुख यायचं काम आहे
हा म करायलाच लागतं ना ग शेतकऱ्याला
शेतकऱ्याला काय काम करावंच लागतं
घरी आलो कपडे बिपडे बदलले आहे मी का सोयाबीन तूर काही अद्रक ते माळव ही आता तांबटी हा तंबटी मिरचा
थोडया थोडया थोड हा बजारला जाते तुम्ही टोपिक लावातच नाहीन तुम्ही
म राहत पण मग ते भेटायच्या आवरात राहत ना
हो का.
हा तंबट हा मग लागत ना ग आपल्याला दुस तरी काय?
हा आपल्या तिकडे ना ठोपिकच लागते जास्त
हा नाहीता कसं आहे पोरायचे शिक्षण ते पैसा लागतो लागतो ना ग आता पो चार पोर आहे
चार प प दोन तीन लाख रुपये शिक्षणा लागत वर्ष
आता आमचे दोन परत सत्तर सत्तर हजार म्हणजे तेच दीड लाखपर्यंत जाते
जाद्या
प मग आता ते कसं आहे आम्ही सारे करतो म्हणून आम्हाला काही वाटत नाही ना ग एवढं
एक पोरगी पोरगी का फक्त इकडे
कोणा इकडे
म्हणजे दुसऱ्या शाळेत
हा दोन त्या ती घई ना तर एक मोठी दि ती का.
हा हा हा.
सोबत जाते.
हम्म!
आणि ह्या दोन आहे का ह्या दोन काठ शेवररील जात्या.
होम तुम त तीन जाणे का.
आणि एना आम तो जावे ना.
हा दोनहीच आहे मग तुमच्या मध्ये किती पोरं आहे.
आमचे चार.
चार पोर आहे का?
हा एक मुलगा आणि तीन मुली.
तीन मुली मला काय वाटलं दोनच मुली येन एकच मुलगा आहे. मी म अं.
दोन मुलं वारली नि.
हा तुमचे दोन मुलं वारले मला माहित आहे.
हम्म!
ते ताईला तीन मुल तीन मुली ना.
हा. दे यास यास करतो नाग देऊ पण.
काय करते ऑपरेशन झालं तुमचा.
य ग.
नाही का?
हम्म!
सध्या आता काय करते देवाच आता तिथे. कोणा कोण आला हो. कोणाल कोणाल ते पण नाही तुम्हाला पण दिलं तर तर.
दिले पण ठेवले दिले तर ठेवले नाही ना.
हम्मम दोन केेले बा ए माग एक.
हा.
आता किती मान भैया्या एवढा झाला अस त्या तून जप.
ह पहिला तु सांगतेय. गुड्डे बैया नव्हते का योगेश आणि त्यांच्या भाैयाच्या बरोबरच आणि मागचा तुझ्या बाैया.
हा बरोबर माझ तुमची डिलिव्हरी आ. पुढ मागच झाली होती. नखा कर द्याला.
कोणतच गोष्टी लिहिलाच नाही ना. घचा इलाज केला पण मग इलाज आता काय देवांनीच. तर तेच केलं.
तेेस केला.
हम त्याच्यात आगोय पाऊसान पण इतकोणीच तो झडगव लावून. ोल रं काम होईना. काही विना सरप्र पालत नसत वा. रब आपल्याकडे तर रब रप नाहीच असं.
हा रप रप येतच नाही गावाकडं त. तडे इकडे रापराप रपरप तिकडे गावाकड रपरापच नाही निस्त भूरभूर लावून ठेवली तिने.
नीसतं भुरभुर भुरभूर चालू आहे.
काय तर म्हणत होते पाऊसच नाही, पाऊसच नाही, पाऊसच नाही. देवाने इतका दिला घ्या मग.
तेला बिकदरली.
तेन का धरले अरे इथले लोग इतक का धरले होते पावसाने पाऊसच नव्हते आम्ही आमच्या घरी एकच बाकीट पाणी येत होतं फक्त.
हागं बाई आ मी तुला सांगते मी. आम्हाला अस म्हणजे आपल्याला इकडं गावावर पाऊस नव्हता असं वाटत होतं कधी पोऊ लगे असं भीती वा भीतीचं वातावरण झालत ना सारं. जीवन होते लागत काही नाही. आता मग जून मध्ये जुलै मध्ये पेरण्या चालू आहे ना?
हा मंग काय आता निरपनी खुरपनी चालू असते.
हा काही ना काही चालूच राहत ना.
मग काय पावसात पडला नाही ना?
पडलं नाही.
पहिले पाऊस नि पडला ना आता पडू राहिला तो आता फक्त उतार होऊ लागला कोणाकणा तर लावायचा टाईम आहे लागवड कोणाचा तर उतार हो लाग ह्या टायमाला निंदनी खुरपणी चालू असती.
म तेच ना.
हम्म.
पण यायचं ना वई ना दना दन या. जनीस्त लावून धरल धडकाम होईना धंदे होईना.
काही नाही दना दणा यायचा उघडून घ्यायचा.
पाहिलं तर काम उरकत आपल्याला भी. काम होत्या काही काही.
मग काय.
हे नुसतं झिंग झिंग झिंग दुखणे यायचे लेकरा बाळांना दुखणं.
दुखण
आणि तुला सांगते या तुमच्या घरापासून इकड आमच्या घरा पर्यंत इतका रस्ता खराब होल परायचे नाही आहे जायची
हम्म.
ये चिडचिडी नाही ना ग दप्तर ते बोजे बी ककले राहते त्यांची.
हा दफ्तराचे बोजे इतके.
त्यांच्या जीवा
जीवाचं वर आहे ना.
मग किंवा आपल्याला होते की कलेपासुन. एक एक वहीवर सारे विषय होई एड विषय परत दोन दोन चार चार वया. आपण याका वईच खरदीला तर झालं सार काही. तस नव्हतं आता नाही ना ग तसं.
आता नाही ना तसं आता शिक्षण इम्पॉर्टंट झाला ना. पोळ्या शिकत शिकत आहे ना आता ते पूर्ण आता सीबीएस आणि स्टेबो एचसी बोल आता काय काय निघला.
लयी निघाला आता.
आताच नाही पूर्ण खर्चात करून घ्या शिक्षणातच का करा.
पण नवगरे. अगं ते म्हणजे तुझी मिस्टर माझी ती ते एगी कोणते सोबत होते सारेजण पण त्या टायमाला पैसा नसल्यामुळे त्यांच्याबरोर सारी लागली ना आम् शेती करतो.
राहिले.
आमि शेती करतो न मग
हा हा आओ नोकऱ्यामध्ये बी काय नाही हे निसत अच मिनट ते सकाळचे जात्यात. साडेआठ ला जात्या. तर जस जसे बसले असले असत्याते सकाळपासून रात्रभर रात्र कधी होती त्यांना समजत नाही. पण नाही नऊ साडे नऊ ला मी फोन करते ना मग त्यांला समजत आता की नऊ वाजले आता कधी कधी डब्बा तरी तसच वापस येतो टाईमच भेटत नाही.
हा जर
त्यांचे बँके मधी ना म्हणजे लंच टाईम आहेच नाही. ज्यांना जस टाइम भेटला तसा खा तुम्ही.
अगं बाई सोप नाही ना, हे पण ते पण लई अवघड आहे ना.
कोणतच काम सोपं नाही.
ये शेतीत कय ना आता त्यांना पश्चाताप येतो अरे आपल्या समजा वडलाजवळ म्हणा कोंजवळ पैसा नव्हता, सपोर्ट नव्हता स्वतः मोठे झाले आणि सारी जिम्मेदारी जशी याच्यावर पडली. तर नासल्यामुळं फरक पडतो ना.
फरक पडतो ना शेतीसला तर लई बेक्कार काम आहे बई
त्यांचा बरोबर चे सारे
सारे लागले ते तस म्हणजे यांचे क्ला क्लासमेंट ते पण भाऊ हम्म.
सोबतच होते नी
माहित नाही बाई मला.
विचार त्यांनला
ह योगेश भाऊचा पण माहित नाही मला पण ते राहता म्हणजे सोबत राहत्या म्हणजे फोन फोन बिन बाहेर चालूच राहते त्यांचे-
नाही अन बाहेर पडलं का माणूस फरक पडतो.
हा म्हणजे टाइम भेटतो फोन करायला वेळ भेटतो पण संडे कि असणा पण सुट्टी आहे बाई कोणाला फोन लावा शेतकऱ्याला सुट्टीच नाही ना.
आम्हाला म्हणजे तेच नाही आणि ते जर म्हणले चला आपल्याला इकडें जायचं आम्ही म्हणतो नाही आपल्याला टाईम नाही. म्हणजे अस मग टाईम नसल्यामुळ आम्ही त्यांच्यासोबत जास्त तर ते होत नाही मग त्याच्या मूळ कमी प्रमाण होत.
बरोबर...
हा हा
हम्म तेच ना ग दुसरं तर काय म्हणजे ते असच.
चालूच राहतो काही, काही, काही, काही हा शेतकर्‍याच काम समज संपतच नाही बाई. काही ना काही, काही ना काही चालूच असत.
शेतकऱ्याच कुठं संपत
संपतच नाही तो
चालूच राहतात ह्यांची चालू नाही ठेवील तर मग काय करत्या
काय करते खाईल काय ते करील नाही तर खाईल काय? हा पोरांच् शिक्षण ये ते पैसा लागतो.
मग तेच
जितका येतो त तितका पैशा शिक्षणामध्ये जात असल् तुमचा -
हाव पण मग आता काय का काय केल्या शिवाय तर पर्याय नाही मग ते त्यांना अस वाटत ना नाही माझ त झाल मला समजा सपोर्ट नव्हता पण मी माझ्या स्वतःच्या मुलाला कशाचीच कमी पडू देणार नाही ते ना तिकडं वीस वीस
आता मी काय असो म्हणजे काय काही नाही बई पण माझ मुलगी शिकली पाहिजे. दुसऱ्यांऊद्या आपण माझी मुलगी तरी शिकली पाहिजे.
हा.
त वाजता ना.
हम्म नाही मग आमचे तिलाने ते इचारत हो त ना म. जेव म्हणजे तेला म्हण अग नाही ते पुण्या राहत म्हणलं त्या नाही राहत म्हणलं इथं. ते बो काय देवस. तला म्हण ते दिस आ काम.
हा त्यांना ना काम होतं मग मलम असले ते चालते का म्हणे. मी ना मी म्हटली म्हण तुम्ही जा म्हण तू राहीन का मी राहीन. ण चालच तू मीी चाल ती बाई मग पाऊ झाला माझ तयारी. बिर झाली निघायची. मग पाऊस सुरु झाला मग ते म्हणे तू रा आहे म्हणे आता इथेच मी जातो. म्हण य.
हा.
पहिले मी नाहीच म्हणत होती मग मी म्हणली सांग द्या आता मी एकटे दोन दिवस राहायचा म्हणजे.
हम्म.
वै सडरबीर कुश नाही आहे पण. अब कोई नाही र तो स लागत ना अग हे करते. दिवस भरत ते रातच नाही रात्रीच येतातात डा. डायरेक्ट अकरा वाजता कधी दहा वाजता्या कधी नऊ वाजता्या नऊच्या पुढे
ह. सम घर मग स्वयंपाक काही घे पोहरायचा अभ्यास.
ता हम्!